हॅलो हा
तुम्हाला येतंय? तुम्हाला आवाज येतोय ना? हा हम्म हम्. काय नाही चाल्लंय माझं आपलं रुटीन, तुमचं काय चाल्लयं?
सेम. हम्म आज काय बनवलं भाजीला?
आज एकादशी आहे ना. आषाढी एकादशी हा हा मग उपवासाच खिचडी, संध्याकाळी करू भगर आम वगैरे आणि बाकी आपलं असतंच ड्राय फ्रूटस् हे राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू. अस काही ना काही असत वेगळ हो दिवसभर एकादशी दुप्पट खाशी
हा तेवढ हाय
हो तुम्ही काय करतात उपवासाच्या दिवशी
उपवासाला आता खिचडी बनवली आता नंतर संध्याकाळी पाहु आता नियोजन परत चिवडा वगैरे आणायचा मला दिवसभर.
हो - हो ते तर असतच हो ते लागतच हो ना तळायच काही तरी वेफर्स वगैरे
शिवाय हे उपवास तर हे होणार नाहीे
हो आणि कस हे एकादशीच उपवास म्हणजे मस्त असतो त्याला खूप पदार्थ चालतात ना. छान -छान पदार्थ तसं बाकी आपण शिवरात्र वगैरे करतो तर ते जरा कडक असतात.
ते कडक असतात त्याला नाही एवढ वस्तू चालत
किंवा आपण हरतालिका करतो. बाकीचे उपवास कडक असतात तेव्हा हे सगळं नाही चालत फक्त एकादशीला चालतं भगर नाही चालत हा-हा भगर नाही चालत हा-हा एकादशीला चालत भगर आमटी मस्त-मस्त मला तर आवडते म्हणजे
तुम्हाला आवडते
हो-हो आवडते
कशी बनवता
ते काय आपलं साध नॉर्मलच आपले भगर करायची थोडसं मीठ वगैरे घालून.
हा
चण्याची आमटी आपली नॉर्मल थोडस तिखट मीठ घालून शेंगदाणे ते बारीक करायचं मिक्सरमधन आणि ते करायची आमटी त्याची जास्त काही टाकता येत नाही ना त्याच्यामध्ये उपवास असल्यामुळे
हो-हो -हो
चांगली लागते पण हा हिरवी किंवा मग लाल अस कशी पण केली तरी चांगली लागते
आपल नवरात्रामध्ये कायम तीच असते आमच्याकडे हम्म
नवरात्रामध्ये पण खूप उपवासाचे वेगळे-वेगळे पदार्थ करायला लागत ना
हा भाकरीच पीठ दळून आणायच भगरीच्या भाकरी करायच्या परत बटाट्या चटणी वगैरे
हा आणि तेव्हा कस भेंडी डांगर ह्या भाज्या चालतात नवरात्रामध्ये त्यावेेळेला चालतात हा पण तरी पण ते नऊ दिवस म्हणजे खूप खूपच जास्त वाटतात मला तर नऊ दिवसाचे उपवास म्हणजे
पण मज्जा पण येते ना त्यावेळी नऊ-नऊ दिवस ते खूप छान अस नऊ रंगाच्या नऊ साड्या घालायच्या
ते हाय म्हणा हा
त्या वेळेस खूपच मजा असते, वेगळीच. नवरात्रीत दांडिया वग
दांडिया असतो. हो ना, छान असत. वातावरण मस्त असतं! नवरात्रीमधलं वातावरण छान असतं! हा.
खूप छान!
तुमच्याकडे घट वगैरे पण बसवतात का मग? घट असतात ना? हो. आमच्याकडे पण असता. हो हो, बसवतो ना. छान असतं ते पण! ह, घट बसवतो त्याच ते आपण टाकतो ते, अ गहू वगैरे टाक तो. मग त्याचे ते येतात. धन येतं! ते पण छान दिसतं एकदम ना?
खूप छान! ते घटामधे ते साहित्य असतं. सात सात प्रकारची धान्य असतात ते.
हा, किंवा नुसते गहू टाकले तरी चालत. ते पण छान येतात! पण असे, नऊ दिवसामध्ये मस्त येतं! हा, हा, खूप असं भरून जातं, ह. वरती आणि केवढं सुंदर दिसतं! मध्ये आप ला कलश असतो है ना? हा, हा. म्हणजे मी आधी नाही करायची, माझ्या सासूबाईच करायच्या. पण मग नंतर आता त्या म्हणायला लागल्या की, आता तू हळूहळू जबाबदारी घे. तुला पुढे बघायच ते मग मी त्यांच्या, त्यांनी सांगितलं तसं, तसं करून, आता मग मी करते आता ते काम, घटस्थापनेचं वगैरे. फक्त ते नऊ दिवस उपास, एक वर्षी केले. पण तेव्हा जरा मला त्रास झाल्यासारख कारण मग, घरातलं काम शाबू वगैरे, त्याच्यामुळे हाय ना, मग ॲसिडिटी वगरे खूप झाली होती. मग मी उठते - बसते करते उपवास. पहिलं, हा. पहिल्या दिवशी आणि अष्टमीचा करायचा. आणि मग बाकी आप आपण दसऱ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवेपर्यंत तर करतोच ना? हा, तसं. हं. तुमच्याकडे कसय?
आमच्या घरात पूर्ण नऊ, नऊ दिवस पकडाव लागत.
हो का? अरे
हम्म. पूर्ण नऊ दिवस. सगळे माझी सासू पण पकड तात, जाऊबाई पण पकडतात, सर्व. मिस्टर. हो.
हो, का? अरे बापरे! हां, हां, हां, हां.
बापरे!
बापरे! कारण स शक्यतोर घरामध्ये एकच कोणीतरी उपास करत. पण तुमच्याकडे सगळेगच करता, म्हणजे वी विशेषच आहे! हे ना? श्रद्धा हा, ते तर आहे. बरोबर आहे. बाकी अजून काय चाललय?
बाकी अजून काही नाही मंग, निवांत सग
निवांतच ना? मग काय कुठ ते असं जॉब करायचं वगैरे, असा विचार नाही केलेला का?
नाही मी करत होते, आता मध्ये हॉस्पिटलमध्ये
हां हां.
हा हॉस्पिटलमध्ये करत होते मी, दाताचा दवाखाना, डेंटल क्लिनिकमध्ये
अच्छा! अच्छा! मग का नाही आता मग, आता का नाही करत आहे मग, शिफ्ट केलं का? अच्छा! अच्छा! बरं बरं हा
तर दुसरीकडे राहायला आल्यामुळे ते लांब पडतं, मग आता कामाच्या शोधातच आहे.
आहे ना, हां हां बरं मग काय तर थोडस काहीतरी आपण बाहेर केलेलं बरं असतं, घराच्या बाहेर पडायला पाहिजे थोड तरी
हा बाहेरचा अनुभव पण खूप मिळतो, आता मी करत हा
ह ना, हम्म मग तिथे तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये काय म्हणजे असिस्टंट म्हणून रिसेप्शनिस्ट म्हणून होते, काय म्हणून करत होते काम?
असिस्ट पण करायचे सरांना, हो डॉक्टरांना आणि रिसेप्शन पण होत दोन्ही पण होते.
चांगलं आहे ना.
हम्
तसच बघायचा जॉब साधारण म्हणजे मग सोपं पडतं. घर सांभाळ हा, आप आपल्याला कस म्हणजे जास्त मोठं पण नको असतं, कारण आपल्याला घर पण सांभाळा
घर पण सांभाळायचं असतो. हो
हा, कुटुंबाची जबाबदारी असते.
तरी पण मी आठ म्हणजे आठ घंटे ड्युटी करत होते की,
हो का, अच्छा अच्छा हा! मग घरचे असे चांगले सपोर्टिव असले का, मग जमतंय मग. ते करायला, ह ना हा. बरं बर हा, ते आपण बाहेर जातोय मग ते आपल्या मागे सांभाळून घेतील, कसं घाई घाईमध्ये आपलं सगळं नाही होत ना, काय काय राहून जात.
हो, तेच ना.
हो त्याच्यामुळे अ, ते बरं असतं तसं. हू, ह ह हां. तुमचं आताच लग्न झालंय का?
माझ का, हा लग्न माझ्या लग्नाला भरपूर वर्ष झाली. म्हणजे स हा सहा वर्ष झाले लॉकडाऊन मध्ये झाले.
अच्छा अच्छा! बरं बरं नाही मला असं वाटलं
खूप डेंजर गेलाय हाय ना.
हो, हो ना मग खूप डेंजर होतं बापरे बापरे बापरे! खरं म्हणजे, तेव्हा पाडायचा नाही आणि तेव्हा त्याच्यावरती काही वॅक्सिन काही औषध पण नव्हतं ना.
लवकर नाही निघले, एक सहा सात महिन्यानंतर व्हॅक्सिन निघले त्याच्यावर.
म्हणजे तेव्हा असं वाटायला लागलं होतं आता, इथून पुढचं आयुष्यात आपल्याला कधी घराबाहेर पडता येतं की नाही.
हा आणि इथून पुढचं आयुष्य आपलं कधी बघायला भेटतं का नाही हे पण वाटत जाईल का नाही वाटतच
हो, हो ना. कसं करायचं ना, घरात बसून कसं व्हायचं रोज. एक एक दिवस जायचा. खूप कठीण दिवस होते ते कोरोनाचे. हयना. हो ना. हम्म.
माणूस कमवायला सुद्धा बाहेर पडत नव्हता.
कामा निमित्त सुद्धा पडता येत काहीच नाही. म्हणजे असं साधं आपलं रोजच्या गरजेचं सामान घेणंसुद्धा कठीण होतं. नाही का? हा. काही पण आणलं बाहेरून का, ते सगळं सॅनिटाईज करा. स्व्छ स्वच्छ करा. बाहेर ठेवा. हयना. किती होतं ते बापरे बाप. आणि एवढ करूनही लोक ना लो
होत होता. आणि मृत्युमुखी किती पडत होते. रोज, रोज पाच सहा हजार लो लोक, मृत्युमुखी पडत होते.
हो ना. बघितलं ना. म्हणजे अगदी जवळपासचे. अगदी जवळजवळ राहणारे लोक वगैरे सुद्धा नेहमीच्या, बघण्यात ले वगैरे. इतकं बापरे इतक हळहळ वाटली. अरे बापरे हे कधी संपायचं असं? हो ना. म्हणजे अस आपल्या आयुष्यामध्ये तो पहिलाच असं अ तील घटना म्हटलं. हो ना. म्हणजे असं यापूर्वी कधी ऐकलेलं सुद्धा नाही.
हा. ते डैरेक्ट अनुभव एला भेट
अनुभवायलाच मिळालं. हो ना. आम्ही तेच म्हणायचो की पूर्वी, आपल्याला असा निबंध वगैरे लिहायला असायचा. जर शाळा बंद पडल्या तर? हा शाळा बंद झाल्या तर काय होईल? वगैरे. तर खरंच तसं झालं होतं आणि.
कल्पनात्मक निबंध ते. ते बरोबर ऍक्च मध्ये घडले ते.
ना वास्तवामध्ये तस होत होत. त्याच्यामुळे ते भयंकरच होतं. पण झालं. निभवूनेलं कस बस सगळ्यांनी मिळून. ह ना. हा.
कारण व्हॅक्सिन आल्यानंतर लोकांनी म्हणजे हेच नाही केली. लगेच
केलं नाही. बरोबरे. हा आणि ते कस मेन प्रतिकार शक्ती वरच होत.
हो हो माणूस शिंकला तरी, शिंकलं तरी माणूस म्हणजे लगेच. हा.
प्रतिकार शक ती चांगली त्यांना काही नाही झालेल. म्हणजे अगदी ते पेशंट जवळ राहिले.
ते जे घाबरायचे ना. जे, हा जे घाबरत होते ना. ती म
त्यांना आधी झालेला खरंय. हो ना. हो. त्याच्यानंतर परत ते काय ते, म्युकरचं पण आलं होतं ना सात एक. बरशीचा आजार होता.
ऐकलं असेल ना? हा बुरशी असं म्हणजे आपलं असतं ना म कुकर वगैरे त्याचं इन्फेक्शन पण होत होतं. कोरोनानंतर ते जास्त नाही झालं. पण त्याची पण साथ आली होती. म्हणजे हा माझी आहे.
एवढा पण मग
एवढं नाही पण होत ते पण म्हणजे माझी मैत्रि त वडलांना आधी कोरोना झालेला नंतर तो दुसरा आजार पण झालेला तो बुरशीचा, आणि मग तरी पण ते वाचले होते. त्यात ना पण ते कठीणच होत. ते पण तसा कठीन ठीनच होत नशीब वाचले हो. ते नशिबानेच वाचले बरोबर आहे. हो आणि नंतर तर त्या वॅक्सिनचा पण कीती त्रास झाला लोकांना. वॅक्सिनने सुद्धा काय, काय वेगळ्या, वेगळ्या आजार चालू झाले वा क्सिनमुळे वगैरे पण ह ना असं. चालेल म चालेल बोलू परत नंतर बघू हां ओके. बाय.
बाय धन्यवाद. कोरोना बद्दल आक्रमक